आस्कार कशा आत
मजेत आ तुम कसां
मी पण मजेत आज आपण शिक्षणाचे महत्त्व हा विषय खूप महत्व महत्त्वाचा विषय आहे ना... तर या विषयावर बोलली आपण, तर कसं आहे शिक्षण हे प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात मौल्यवान धन आहे ना... जसं की पैसा, संपत्ती किंवा तर वस्तू हरू शकतात. ना
बरोबर
हम
शिक्षण हे फरच खूप फार महत्वाचे आहे शिक्षणाशिवाय पण जगू शकत नाही काही करू पण शकत नाही
हा एकदम भरपूर कारण परणु शिक्षणामुळे मिळाले. निर्ण कधीच नष्ट पण होत. नाही ना
बरोबर
हम्म
शिक्षण म्हणजे. म्हणजे मानवी जीवनाच्या सर्वांगीण. विकास घडून आणण्यासाठी शिक्षण हे अत्यंत म महत्त्वाचे, आहे. केवळ पुस्तकी ज्ञान नाही तर आपण माणसाला विचार पण करायला पाहिजे. कि योग्य निर्णय घ्यायला. आपण शिकल पाहिजे. शिक्षणामुळे आपण स्वलंबी बनतो.
हम्म आणि कसं आहे. शिक्षण माणसाला योग्य विचार पण करण्याची क्षमता देते ना.. तर मग अ त्याच्यामुळे. क्षमता तर देतेच आणि अ चांगले वाईट यातील फरक पण मजबूत म समजावून सांगते आणि जीवनात योग्य निर्णय घेण्याची पण ताकद येते आपल्याला म्हणूनच चिकचणाला जीवनाच्या पाया म्हटल्या आहे ना
बरोबर
हम्म
केव्हा आपण म्हणजे. पुस्तकाचे ज्ञान नाही घेतले पाहिजे. म्ह आपल्याला शिक्षणामुळे, आपण खरंच व्यक्ती स्वलंबी बनते. आणि सामाजिक जीवनात वाढ म्हणजे आपण जर गरिबी व बेरोज बेरोजगारी मध्ये कमी होण्यास पण मदत होते. म्हणून आपण शिक्षणाचे नवीन ज्ञान पण कौशल्य जीवनमूल्य हे घेतले पाहिजे.
हम्म हे तर एकदम बरोबर बोलले कारण कस लहानपणापासून शिक्षणाची सुरुवात. घरातून होते. ना तर आईवडील मुलांना बोलणे. चालणे, शिस्त, प्रामाणिकपणा आणि आदर यांच्या सारखे संस्कार पण देतात ना
बरोबर
हम्म त्यानंतर शाळेत शिक्षण, विद्यार्थ्यांना विविध विषयांचे ज्ञान पण देता अजून संस्कारपणा देता आणि शिकण्यामुळे भाषा, गणित, विज्ञान, इतिहास भूगोल अशे अनेक ते मग अजून तंत्रज्ञान आणि ज्ञान पण मिळतो ना यांचा
हो समाजात. आपण म्हणजे अ आपण समाजामध्ये, आपलं. अं देशाची आर्थिक प्रगती पण होते, समाजामध्ये आपली, म्हणजे नाव पण रोशन होते.
हा एकदम बरं मग कारत कसं आहे क तसेच विद्यार्थ्यांमुळे मध्ये आत्मविश्वास, शिस्त, वेळेचे नियोजन, ते. नेतृत्व गुण आणि जबाबदारींची पण भावना विकसित होते ना. तर त्यामुळे आजच्या आधुनिक आणि. स्पर्धात्मक युगात शिक्षणाचे महत्व अधिक वाढले आहे.
हां.
हम्म.
म्हणजे म्हणजे आज्या युगामध्ये शिक्षणाचे महत्त्व भरपूर आहे म्हणून जो शिक्षित आहे ना तो व्यक्ती समाजात व्यवस्थित जीवन जगू शकतो आणि शिक्षणाचे व्यक्ती सर्वांगीण विकास पण संभव करू शकतो त्या यामुळे आजच्या लेखकामध्ये आपण. म्हणजे अं या विषयावर आपण म्हणजे खरंच खूप छान शिक्षणाचे महत्व आहे आपण सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ह आवश्यकता आहे.
हा, पण कस आहे, आपले चांगले शिक्षण घ घेतल्या चांगली नोकरी पण मिळते आणि व्यवसाय किंवा करिअर करण्याच्या संधीत पण मिळतात, मग डॉक्टर, अभियंता, शिक्षक, शास्त्रज्ञ, व वकील, अधिकारी, उद्योजक अशा विविध क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी, शिक्षणा आवश्यक आहे ना आपल्याला.
हो कारण शिक्षण या यंत्राचा उपयोग करून आपण आयुष्यात म्हणजे खूप. काही मिळू शकतो शिक्षणाच्या स्तर लोकांच्या सामाजिक आणि कौटुंबिक. च्या आधार आपण बनू शकतो. स्वतःची वेगळी ओळख पण निर्माण करू शकतो.
एकदम बरोबर. आणि कस आहे आजकाल तर खूपच कॉम्पिटिशन आहे ना. मग त्यामुळे शिक्षणामुळे व्यक्ती आर्थिक दृष्ट्या सक्षम बनते. आणि स्वतः बरोबरच आपल्या कुटुंबाच पण जीवनही, उन, उन्नत होते ना. आणि कस आहे, जॉब आणि शि शिक्षण केल्यानंतर चांगली जॉब पण मिळते. आणि आपण सुखात पण राहतो ना.
बरोबर.
हम्म,
आपण म्हणजे शिक्षण हे मेंदूला सकारात्मक कडे वळवते, व नकारात्मक विचारणा दूर करते. म्हणून कोणत्याही व्यक्ती हा शिक शिक्षक व समाजातील वरिष्ठ मंडळीच्या मार्गदर्शनाने जीवना शिक्षित होतो. म्हणजे आपल्या शिक्षण देणारी सर्व मंडळी आपले. जीवनाला यशाकडे घेऊन जाण्यात मदत करतात आणि आज त काल शिक्षणाला अ म्हणजे अधिक धिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अनेक सरकारी योजना चालवल्या जात आहेत. शिक्षणाचे महत्त्व समजावून दिले जात आहे.
आणि कसं, शिक्षण केवळ नोकरी मिळण्यासाठीच थोडी नस थोडी असतं का? अ काय म्हनता? आपलं जीवन चांगलं होण्यासाठी पण असतं ना. आणि कस आहे चांगली नागरिक घडवण्यासाठी हि अ असते शिक्षित व्यक्ती समाजातील समस्या. अ समजून घेते ना
हो ना.
ह.
बरोबर म्हणजे शिक्षणाबद्दल जा, जागरूकता निर्माण केली जात आहे म्हणजे आजच्या काळात शिक्षण प्रणाली खूप महाग होती कारण गरीब लोकं जास्तीत जास्त बारावी पर्यंतचे शिक्षण प्राप्त करू शकत होते, पण जाती व्यवस्थितऽ त्यामुळे हलक्या जातीच्या लोकांना शिक्षणाचा अधिकार पण नव्हता परंतु, म्हणजे अनेक समाजसेवक विचारवताना समाजात परिवर्तन घडून आणण्यासाठी कार्य केले. जातय म्हणून आपण गरीब. किंवा वर्गातील लोकांना, शिक्षणस मदत क करायला पाहिजे.
हा एकदम बरोबर कारण कसं आहे अ आपल्या. कायद्याचे पालन करते, आणि पर्यावरणाचे संरक्षण पण करते ना. तर आणि सामाजिक जबाबदाऱ्या पण पार पाडतो. आणि शिक्षणामुळे कस आहे, अंधश्रद्धा वगैरे पण कमी होता‌
बरोबर.
हम्म
शिक्षण व्यक्तीला जीवनात एक चांगला डॉक्टर, इंजिनियर, पायलट बनवण्यात सहाय्य करते म्हणून आजच्या युगात जे काही लो थोडेफार लोक शिक्षणापास. तो वंचित राहिले ना त्यांना शिक्षित करायला हवे. शिक्षणाचे महत्त्व प्रत्येकाला समजावून द्यायला हवे..
हम्म आणि कसं शिक्षणामुळे अंधोषकदा भेदभाव गरीब बी आणि सामाजिक वाईट प्रथावर पण माता मात. करता येतो ना,, कारण मुलींच्या शिक्षणालाही तऽ किसमत्व आहे, कारण एक मुलगी शिकली तर संपूर्ण कुटुंब बण शिकत ना
हो, बरोबर हो,, शिक्षण हे आपल्याऽ बुद्धीला खरच चमक प्रदान करते आपल्या विचारांना च् करते, आणि दुसऱ्यांच्या विषयी आपले चरित्र व्यवहाराला पण मजबूत करते.
हा आणि कसं आहे की अ संपू आणि, शिक्षित महिलांना तर कुटुंबाची योग्य काळजी पण घेते, चां मुलांचे चांगले संस्ऽ कर पण दे ते. आणि,, अजून समाजाच्या विकासात महत्त्वाचे योगदान पण देते ना. तर त्यामुळे मुलगा मुलगी, मुलगा मुलगी या दोघांनाही समान शिक्षणऽ मिले मिळणे आवश्यक आहे.
बरोबर,, म्हणूनच शिक्षणाशिवाय आपण व्यवस्थऽ जीवन जगू शकत नाही म्हणून शिक्षण व्यक्तीला समाजात मान सन्न बहुच्च. स्थिती प्रदान करते कारण शिक्षण समाजातील लोकांना इतरांशिवाय नैतिकता आणि श अत्याचार शिकवते.
हा, आणि कसं आज आजच्या युगातऽ डिजिटल शिकवण्या शिक्षणामुळे नाञय मिळण्याचे अ मार्ग उपलब्ध झाले आहेत. तसेच मग ऑनलाईन वर्ग, मोबाईल, संगणक, इंटरनेट ई पुस्तक, आणि शैक्षणिक ऍप यांच्या मदतीने पण विद्यार्थीऽ खूप जगभरातील माहिती सहज मिळू शकता ना. आणि मात्र तंत्रज्ञानाचे युग. घ्या आणि मर्यादित वापर के करणे ही पण आहे ना, तितकेच महत्त्वाचे आहे.
हो, म्हणजे आज आपल्या देशात शिक्षणाचा खूप विकास झालाय. म्हणजे उच्च शिक्षण देणाऱ्या शाळा व कॉलेज म्हणजे प्रत्येक गावात उपलब्ध आहे. म्हणून अभ्यासाशिवाय मुलांना भोजन किंवा मोफत पुस्तके, कपडे, स्कॉलरशिप दिली जाते म्हणजे खूप काही म प्राधान्य केलं जातं, गरीब लोकांना म्हणून या काळात जगात खूप आता महाग पण झाल आहे, पण आपण शिक्षणाला खरं महत्त्व दिलं पाहिजे.
हा आणि कसं आहे. शिक्षणामुळे ना तो व्यक्तिमत्व मध्ये आत्मविश्वास पण वाढतो आणि कोणत्याही परिस्थितीत योग्य निर्णय पण घेण्याची क्षमता वा निर्माण होते. ते ना मग, शिक्षित व्यक्ती अ सत अ स्वतःच्या हक्काबद्दल जागृत अ जागरूक असते आणि इतरांच्या हक्काचाही आदर करते. कारण शिक्षणामुळे देशाची प्रगती पण होतय आणि विज्ञनान आणि तंत्रज्ञानाचा पण विकास होतो आणि राष्ट्र अधिक सम सक्षम बनते ना आपले.
बरोबर म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये शिक्षण व ज्ञान प्राप्त करण्याची क्षमता असते. आणि असायला पण पाहिजे, कारण शिक्षण यशस्वी आ म्हणजे आयुष्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहे.
आणि शिक्षण हे आपलं आयुष्यभर चांगले कार्य, चांगल चालणारं कार्य चालणारे कार्य आहे ना. कारण शाळा आणि महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नवीन कौशल्य, नवीन भाषा, नवीन तंत्रज्ञान आणि नवीन अनुभवषिक शिकताना शिकत राहणे आवश्यक असते ना, कारण कसय? सतत शिक णारी व्यक्ती जी, का काळानुसार प्रगती करू शकते. आणि ई ई शिक्षण हा जीवन जीवनाचा खरा आ प्रकाश आहे ना, ते व्यक्तीच्या सर्वांगीण विकास करते. समाजाला प्रगत बनवते आणि देशाला मजबूत पण करते ना.
बरोबर म्हणजे खरंच, आपण उच्च शिक्षण घेतलं पाहिजे. सरकार जे आपल्याना अ क फायदे देतात, ते आपण सरकारकडून घेतले पाहिजे.
हम्म आणि म्हणून प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून मनापासून शिक शिक्षण घ्यावे ना. कारण ज्ञानाचा योग्य उपयोग करवा करावा आणि एक का आदर्श सुशिक्षित व जवाबदारी नागरिक बनावे. मी तर एवढंच सांगेल की, सगळ्यांनी शिक्षण घ्यायला पाहिजे.
हो.
हो चला मग.
हो धन्यवाद.